हो!
हॅलो! हा बोला.
काय चालू ये झाले का मग
हो काम झालेत आता आता म्हटलं कॉल कराव आणि बोलाव.
हो हो बर केला.
हम्म कसं काय आहे तुमचं.
आमचं ठीक ये तुमचं ठीक ये.
हो आमच पण ठीक ये.
आज मुलं गेली असतील. शाळेमध्ये नाही आज घरीच असल नाही का, हो आज संडे आहे घरी जा.
हा हा. आज संडे आहे म्हणून काही घरी शाळेला गेले नाही नाही बापरे! गडबड-गडबडच असते सकाळच्या वेळेस असण पण. हा सर्व
काय बनवली भाजी?
आज काय, आज काही खास विशेष बनवल नव्हत आजं बेसनच केलं होतं.
ह काय संडे संडे बेसनत बनवोलता.
हा नि कस मग आज कस मुलांना मग आंगुड-विंगड करून देणं त्यांच्या केसना आणि खूप मग जास्त कपडे पण जास्त असतात त्यांचे प्रेस करून ठेवणं. अ काल कालच म्हटलं पूर्ण दिवसभर पाऊस होता.
हा हा.
थोडस खुलं वातावरण आहे. तर ते मुलं असली की थोडं जास् त का नाही जर कधी ते शाळेत गेले की खूप लवकर-लवकर कामं कराय लाग त्यात आणि लवकरच सुरुवात काम मग.
संडे आहे त काय इडली वगैरे डोसा बनवलाय?
हा हा. आज काही नवीन तर बनवलं नाही.
हा हा तव्या टायमात होते. काय म्हण पुरळ्या, पापड वगैरे केले तुम्ही?
हो हो केलेत ना.
णा मध्ये.
ते उन्हाळ्यात सर्व झालंत ना सामान, हम्.
सर्व आली करून घेतले ना. आता पावसाळ्यात काही होतच नाही ना. उन्हाळ्यात मुलासाठी डब्यावर पाहिजेत ना पा ल्याची चटणी वगैरे.
हो हो हो, आमच्या घरी जास्त बोलून निघे ते तांदुळाचे कुराड्या खूप आवडतात मो- गव्हाच्या कुराड्यापेक्षा म्हटलं तांदुळाच्या कुराड्या खूप आवडतात. मुलांना पण आवडतात तसं ते अ बनवायलाही सोप्या आहेत जास्त भारी जात नाहीत म्हटलं. आणि त्याच्यानंतर मग ते खायला खूप चविष्ट पापड सारखेच लागतात ना आपण तांदुळाचे पापड करतो ना, तसे आम्ही ते हे करतो असतो तांदूळ भिजडू घालून ठेवते. दोन दिवस अ हा चांगले पहिले तांदूळ घ्यायचे एक किलो त्याच्यानंतर मग ते दोन-तीन पाण्या स्वच्छ धुऊन घेतले की हा तर मग पाण्यांनी भिजून ठेवायचे दोन दिवस एक दिवस झाल्यानं तर त्याच्यामधलं पाणी समजा बदल राहायचं जसं आपण गवचं करतो ना.
ह्म्म हम् तसं मिक्सर मधून मिक्सर मधूनच काढतो.
हा त्याच्यानंतर म हा मिक्सर मधून मग ते चांगले भिजल्यानंतर दोन दिवस मिक्सर मधून काढून घेते आणि चालणीन ते काढून घेते. चाळणी न गाळल्यानंतर मग आणखी रात्रभर ते ठेव देते. हा रात्रभर राहु हो रात्रभर राहू दिले ना तर त्याच्यानंतर मग अं सकाळी उठून कुरड्या करते त्याच्या. आणि इतक्या चांगल्या कुरड्या बनतात, मग एकदम पांढऱ्या शुभ्र आणि खायला पण इतक्या चविष्ट की, त्याच्यात म्हटलं अ कुरड्या करायच्या एवढ्या हार्ड ही नाही जात आणि बनतात ते खूप लवकर खरंच ना. आता त्यावेेळेस ना
कढई मध्ये.
हो, किती मोठी होती बरं, असं थोडीशी म्हटलं अशी पसरती टाकली ना थोडीशी, तर खूप मोठी होती म्हटलं आणि कसं ते मुलांना आवडताते आणि कधी पण आता पावसाळा असला का नवीन खाय असं वाट मुलांना तर मग भजी आणि कुरड्या, पापड हे काढून दिले की खातात. असंय व्हय. आण गव्हाच्या पेक्षा म्हटलं हे खूप
गव्हाच्या चिकाच्या वाटा खूप भारी जातात ते. तरी आम्ही करतो म्हणा. भारी गेला तरी करतो. ते पण चविष्ट लागतात ना खायला. गव्हाच्या चिकाच्या.
हो हो, आण ते खायला ते वास येतो क नई तेच्यामुळ मागे पुढेच करतात खायला ह म्हणजे मुलांना आवडतच नाही, ते गव्हाच्या त्यांच्यासाठी स्पेशल मी तांदुळाच्याच कुरड्या करत
हा हा.
हम्म, आणखी काय केलाय नवीन तुम्ही सांगा?
हा हा.
बनवलं होत. आता उन्हाळ्याचे झाले सामान ह पावसाडा लागला. हम्म आता पावसाडा सुरू झाला, तर हे केले. अ उन्हाडयातच केले होते मी
हम्म, उन्हाळ्यातच करून घ्याव लागतय. या वर्षी ना.
ह साबुदाण्याचे पापड, अ ज्वारीचे पापड सर्व अ उडदा, मुंगाचे पापड आण तांदुळाचे पण पापड करते, वाफवून वाफवल्यानंतर ती पण खूप छान होतात म्हटलं. तांदळाचे पापड. ते उन्हाळ्याच्या हेच्यात करून ठेवा लागते कसं हं वर्षभर राहते ना ते. आण उन्हाडयातच केल्या जाते. तसं समजा, पावसाडयात आणि हिवाळ्यात आपण बनवू शकत नाही. हम्म, वड्या तरी समजा, आपण पावसाडयांनी बनू शकतो. पौष महिन्यां करतात ना वड्या. अ‌ ते तरी समजा, तेव्हा करू शकतो. पण आता हे नाही करू शकत ना. आणि कसं मुलांना आवडते म्हणून आपल्याला करावी लागते. तसं नाही का बारा महिने मुलं न ते तरी पण करतच होतो. सर्व सामान करूनच ठेवायचं होतं. असंय. तुम्ही काय बनवलं मग, नवीन विशेष काही बनवला नाही का?
हॅलो
हो ना बरोबर आहे.
काही बनवलं नाही का म्हटलं उन्हाळ्यात?
हम्म.
म्हटलं नवीन काही तुम्ही उन्हाळ्यात बनवलं नाही का?
हो हो बाकी
काय आहे तुमचं?
लग्नात वगैरे कोणाच्या गेलत्या वर्षी लग्न असतील ना?
हो गेली होती न लग्नाला. लग्नाला गेली होती लग्नात आता खूपच भारी काम झाला. सक्काळ पाासून लग्नाला जा तर एक दोन दोन वाजताच लग्न लागते, आता तर म्हटलं एकदम फॅशन बनली फोटो काढणं आणि मेकअप करणं नवरीचा मेकअप काही होत नाही दोन वाजेपर्यंत. आता कसं म्हणजे आता फोटो विटो शूट करतात ना आता तर थोडस स्टँडरच करतात सर्व जना. आता कोणी गरीब ही असलं आणि श्रीमंत ही असलं तर ते कसं आहे की आता सर्वांना जसं ते कंपल्सरीच झालेलं आहे ना. ते करतातच आणि त्यांना आता ते एका प्रकारे कसं चांगलं आहे कसं की लग्न एकच वेळा होते आता कसं तर पुन्हा पुन्हा आपण तो ड्रेस घालून तशे फोटो नाही काढू शकत नाय तसा तस वातावरण पण नाही बनवू शकत म्हटलं त्याच्यानंतर आपण किती काही चांगले फोटो काढले ते लग्नाच्या दिवस ची समजा मज्जा नाही येत. तसं आपण समजा लग्नाची साडी घाललाय आणि घरच्यांना लग्नाचा ड्रेस घात ल्यानंतर आपण फोटो शूट कराय तितकं जमते काय बरं तितकं येते काय तशी नाही येत म्हणून ते पण एक त्या प्रकारे समजा चांगलंच आहे की आठवण म्हणून राहते जसं म्हातारे झाले तर मुलांना पण दाखवता येते कोणी नात दाखवते की हे बघा हे आमचं लग्न असं झालं होतं म्हणून.
हम्म बरबर आहे न.
आहे ते काहीतरी आठवणी आसतात फोटोच्या यानं राहतात म्हटलं मागं. आता अम्म ज हाव आता जुन्या अम्म जुन्या वेळेस न समजा एवढं नव्हतो फोटोच म्हणून ते कसं वेळेवर सर्वे काम व्हायचे. मेकअपच ही नव्हतं एवढं आता पार्लर वाली जिथं तिथं पार्लर असते म्हटलं.
हम्म.
छोट्या-छोट्या कार्य कारक्रमात पण का पार्लर असते. आता कुठं वाढदिवस झाला कुठं अम्म साडी नेसवण्याचाच कार्यक्रम झाला कधी तर पार्लर वालीला पहिले सांगावच लागते. मग काय न. एक तो उलटम्हणा चांगलं आहे ते कसं आठवणी राहतात पूर्ण.